मी म्हणून द वेट केला म्हटलं कॉल करता येत का बघाव
नाही मी तेच शोधत होत तर तिथे पेमेंट वाल्या ऑप्शन मध्ये गेलं होत आणि ते झालंच नाही. कं्प्लेंट फॉर्म आला तिथे कंप्लेंट वर क्लिक केलं पण नाही आला ते. मग एनवे केला मी.
कसंक नाही आलं?
माहिती नाही बा
हम् उद्या येईन बघते कारण की मला पण दोन तीन दिवस आला नाही
अच्छा होऊ शकते आता मग तेच पेमेंट म्हणजे कसं आहे ते आता कॉल कट झाला आणि मी तो ऍप ओपन केला तर पेमेंट मोडमध्ये गेलाय मॅटिक त्याच्यामुळे होऊ शकत. ते झालं नाही.
हो ना उद्या होईल नाही तर दोन तीन दिवस अजून लागतील.
ठीक आहे ना ठीक आहे.
हम्म. माझ नाव साक्षी.
अच्छा ठीक आहे ना ठीक आहे.
हम्म.
ठीक आहे करा मग आराम.
हां चालतं.
चला ठीक आहे. बाय, गुड नाईट! काय म्हटलं?
कॉल करसा म्हटलं नंतर उद्या वगैरे,
ठीक ठीक ठीक ठीक नाझरला म्हणजे कधी कधी मला आठवण नाही राहात, मी थोडंस जॉबच्या याच्यामध्ये बिझी आहे की नाही.
अच्छा म्हणजे मग तुमची फ्री कधी असत?
मी म्हणजे आता घरी जाऊ सधा एनीटाइम फ्री जाऊ पण, कधी कधी जॉब वगैरे बसतो तर फ्रेंड कडे चाललाय जातो. लॅपटॉप साठी नाही का.
अच्छा!
त्याच्यामुळे मग कधी कधी कसय मोबाईलकडे लक्ष नाही राहत.
मग कॉल केला तर मग कसं लक्षात येईल.
रिंग तर येईलच म्हणा कोडाटा चालू राहिल्यानंतर. बघू बघू.. तुम्ही फ्री कधी राहता?
मी सकाळी दहा साडे दहा वाजेपर्यंत राहते फ्री.
अच्छा!
हा वाशिमला मी पोहोचते साडे दहा वाजता साडे अकरा वाजता क्लास असते. हम्म मग साडे अकराचा क्लास झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट तीन वाजता.
अच्छा तीन म्हणजे चारच्या नंतरच घरी म्हणजे आराम वराम करून चारच्या नंतरच.
मला घरी कधी चार वाजता कधी पाच वाजता यायला. मी कॉल केला ना तीनच्याार नंतर तरी चालते काय प्रॉब्लेम नाही. हम्म..
मग लायब्ररी वगैरे जॉईन नाही केली का?
नाही केले या मंथ मध्ये करायची होती. पण आता बघू वाटलं अजून ते हम् हे नाही पडलं ना ऍड नाही पडली ना अजून.
बरोबर काही ते बेसिक काही काही राहतात ते क्लिअर होत नाही तोपर्यंत आईश करात बरोबर बरोबर घरी तर होऊन जाते.
नाही होत घरी घरी कामच असतात घरी गम होतच नाही जास्तचध.
लक्ष नाही राहत ना लक्ष जातच नाही तिकडे मम्मा आवाज मारेल किंवा कोण ते आमहीईल..
तेचत.
आणि खरी मग आपण इग्नोर पण करतो ना अशा म्हणजे च ब
घरी म्हणजे मी तीन दिवस झाले चार दिवस झाले अभ्यास केला नाही.
अ बापर काय केलं मग घरी इग्नोर.
नाही माझे डोळे आणि डोकत खूप दुखत होतो.
मग मेडिसिन वगैरे?
नाही घेतली काही
का बर?
नाही मला ते चष्मा लागून आहे ना तर मी लावत
डोका्यायच कि डोळायच लागलय?
डोळ्याचा दूरच जरा अस अनेकाच डोळ्याना कमी दिसत आहे.
कती आहे पॉइंट किती चय चषमा?
पाच पाच पॉंट काय झालं जास्त आहे का?
झिरो पॉंट फाव्ह आहे ना? कि फक्त पाच हा नॉम नॉर्मल हा.
म्हणजे आता ज दिलं होतं एका साइड झिरो पॉईंट पाच नाहीे फक्त पाच आहे.
अच्छा मला बापरे! म्हणजे झिरो म्हणजे अभाऊ वेगळा म्हजे पाच म्हजे भरपूर झाला.
हो का?
आज नाही तर मग कंटिन्यू युज करायला पाहिजे ना आता किती दिवस झाले म्हणजे चष्मा लागला तर?
हम् लेच ते दोन तीन महिने झाले दोन तीन महिने झाले.
बापरे फयू म्हणजे खूप जास्ती झाला ना कोणत राईट आहे की लेफ्ट आहे?
राईट
ह मला झिरो पॉईंट फाईव्हचा म्हणजे आता मी जस्ट चेक के म्मी ऑपरेशन केलं तेव्हा.
हम् हम्म
पण मी चष्मा बनवला नाही.
का?
माहिती नाही रे! ते म्हणजे म्हणजे असं झिरोच आहे माझ्याकडे म्हणजे ब्लू लाईन्सवाला पण ते म्हणलं मग नंबर वाढतील तो एक क्वेश्चन मार्क होता म्हणून बनवला नाही मी.
नाही नंबर नाही वाढत कमी होते ना वाढणार कसं काय?
बनवावं लागेल मग.
हम्म माझं होम मध्ये बोती तू लावून. घे लावून घे अजून नंबर वाढल म्हणते दिसणार नाही ते बरोबर.
म्ह मग कंटिन्यू लावत जा ना तुम्ही मग ड्रॉप वगैर दिल्ली असल ना? मेडिसिन वगैरे
हा ड्रॉप दिले होते आता परतच वाटते घ्याव ड्रॉप.
एकदा दाखव आता दाखवलं नाही का मग त्याच्यानंतर?
हो चेक नाही केले डॉक्टर न सांगितल हो जरणे हा तुम्ही परत चेक नाही केले तर मग बघू. आपण काय करायचं म्ह
तर चेक करून टाका ना मग चेक करून टाका.
नंबर वाते
अरे नाही! आता दोन तीनच महिन्याला एक वर्ष तर काही नाही आहोत मी तुम्हाला एक वर्ष म्हणजे काहीच नाही आहोत. एक इर वन इयर नंतर होते म्हणा थोडं कमी जास्त आणि मग बनवायचे असल्याने च्मा तर मग होळी न होळीच्या आधी चे वगर करून बनूनाकायचे आणि होळी नंतर य करायचा चष्मा, इथे आपण गुलाल वगैरे खेळतो त त्याच्यामुळे
ह.
य अस.
तेस त.
मी म्हणजे, त्यादीवशी त्या दिवशी गेलो होतो म्हजे मम्मी ऑपरेशन केलं मग चेकअप सा जाव लागते ना एक हप्त्यानंतर. हे वन वीक नंतर गेलो मी म्हण तू चष्मा बनवला नाही द्या- म्हंटलं बनवला आहे ना म्हंटलं आणि माझ्या ब्लू लेन्स वाला आहे बर तो तर नाही आहे म्हणते तुझ्या तू बनवला नाही ना म्हणते म्हणज ते पण म्हणजे जिजू आहेत ना माझे म्हणजे जिजू आहेत ना त्यांचे बेस्ट फ्रेंड आहेत ते डॉक्टर आहेत तिथे. सांगावं लागते म्हणते, मग निरजला म्हणते तू चष्मा बनवला म्हणे. अरे म्हटलं नको सांगा ला, बनवायचंच नाही म्हटलं ते आदत होऊन जाते, म्हटलं ना मग. की नंबर वंबर वाढला तर प्रॉब्लेम होईल म्हणला.
नंबर वाढत नाही, कमी होऊन जाते पण, मी आताच लावल, दोन तीन दिवस झाले चालू केलं, कंटिन्यू लावण.
अच्छा.
हम्म, तर आता डोकत दुखत नाहीये, फक्त मग काढला ना, कि मग दिसत नाही लवकर जास्त.
मग, कंटिन्यू युज करत जा.
हम्म, मी आधी लावल होत. आ, तरी आठ पंधरा दिवस लावला, मंग
दोन तीन दिवस झाल, लावला नाही तर, म्हटलं मम्मी मला त बिना चष्मेचं काहीच दिसत नाहीये. चष्मा लावूनच दिसते. मम्मी म्हणते जास्त युज नको करू, जास्त युज केल्याच्या नंतर तुला अजून काही दिसणार नाही म्हणते.
आता किती दिवस झाले, चष्मा यूज करते तर.
आता दोनच दिवस झाले, तर आता ठीक वाटत आहे.
वन वीक, तो आपल्याला हॅबिटनेस झाली आहे ना ते थोड म्हणजे वर खाली असं पण होत असेल.
हम्म.
ते का, लावल्यानंतर त ते वन वीक नंतर होऊन जाते.
तेच त, म्हटल नको म्हटलं पण आता.
तुम्ही ते बनवलं नाही का, एकदम प्लेन वाला बनवायला पाहिजे होत, त्याच्याने म्हणजे वरखाली नाही दिसत. तर ते काहीतरी ऑप्शन देता. पण असं चष्मा लावल्यानंतर, वरखाली दिसते का? कधी कधी, अच्छा त मग टेन्शन नाही.
स्टार्टिंगले जरा दिसत होत, म्हणजे एकच समजत नव्हतं. ती सवय नव्हती ना, त्याच्यामुळं.
हा हो ते नाही, त्याच्यामध्ये दोन तीन ऑप्शन येतात, त्या दिवशी त्या दादानी सांगितलं मला. अनिकेत मला अनिकेत म्हणतात, घरी म्हणजे निक नेमे माझा अंकितने खूप कमी लोकं ओळखतात, फक्त त अन कॉलेज फ्रेंड, तर अरे अनिकेत म्हणता. तसं नाही म्हणते, तुला सांगूका म्हणते एक राज? सांगशीन नको म्हणते कोणाला, म्हंटलं नाही रे दादा बोलणा म्हटलं. म्हणते, त्याच्यामध्ये दोन तीन ऑप्शन येतात म्हणते. वर खाली जो दिसते ना म्हणते, तो पण नाही दिसणार म्हणते, तो ऑप्शन देऊ का म्हणते मम्माला. म्हटलं त्यांची एज जास्तय, सिक्स्टी वने ना, म्हटलं तोच द्या, ऑप शन मम्माला, ठीक ठीक म्हणते, मी करून देतो म्हणते. आणि जो आहे ना म्हणते, नॉर्मली मॅक्झिमम लोक सांगत नाही म्हणते, की वर जो वर जो वर खाली जो दिसते ना, त्याला म्हणजे प्लेन आपण केला ना, त ते वर खाली आपल्याला दिसत नाही.
अच्छा.
त्याच्यामध्ये ऑप्शन जात म्हटल मला काय माहिती आता तुम्ही सांगतल तेव्हा मला माहिती झालं म्हटलं फर्स्ट टाईम.
हम्म.
तेव्हा मग मला माहित झाल नाही तर असं काही माझ्या लक्षातच नव्हतं की असं अस ऑप्शन पण राहतेव्हा म्हणून.
हा, ह. सर शिकवतात ना, तेव्हा बोर्डवरर लिवतात ना, म्हणून च दोन तीन दिवस झाले, दिसत नव्हता, आता क्लिअर दिसते.
मग कंटिन्यू युज करत जा ना, म्हणजे स्टडी टाईमला तर, युज करतच जा. क्लासेस वगैरे आहेत. तर आणि खास करून ब्लू लेनच आहे ना की ग्रीन आहे?
प्रिणे
ब्लू का बरं नाही घेतला?
ब्लु लेन्सच घेतलाच नाही. घेऊ का?
ब्लू लेनचाच घ्यायला पाहिजे होता ग्रीनमध्ये तेवढा काही वाटलं नाही त्याचा रिझल्ट. माझा एक फ्रेंड आयीटी, आयटी इंजिनियर आहे त्याला मी सांगितलं तर तुम्हाला विसारते ना म्हणजे बेस्ट फ्रेंड आहे म्हटलं भाई ब्लू लेन्स चा बनाले अरे म्हणते डॉक्टने बताया बोलते ग्रीन लेन्स
हा मला तेच दिलं ग्रीनलेन्सच दिला.
त्याच्याने थोडं मोबाईलच वगैरे पण तेवढा त्रास नाही होत म्हणजे लॅपटॉप वगैरे म्हणता. आता मग त्यांनी एकचे हा..
हम्म, हम्म, हम्म.
त्यांनी कसं तो ब्रँड ब्लु लेन्स, ग्रीन लेन्स मॅक्झिमम लोकांना माहीत नाही की ग्रीन लेन्स ग्रीन लेन्स आहे म्हणून. त्याच्यामुळे आता नेक्स्ट इयर ला म्हणजे कमी जास्त होईल ना? तेव्हा बनवून टाकायच आता सध्या एक्सचेंज नको करा
नाही आता तर चांगलाच आहे न तो आता एक्सचेंज केला त.
त्या नाही वन इयर नंतर जेव्हा नेक्स्ट म्हणजे पुढच्या इयरला तुम्ही चेंज करा म्हणजे डोळे चेक करा तेव्हा माहती होईल नंबर काय आहे म्हणून.. तेव्हा मग ब्लू लेन्सचा बनवून टाकायचा.
हम्म.
अस. झोपता कितीला तुम्ही हा?
मी स्टडी करते आणि बारा वाजता झोपते बारा, साडे बारा ला.
ठीक आहे ठीके करा अकरा झाले असतील आता अकरा, साडे अकरा.
आज तर लेट झाल्या अकरा वाजल्या आज. आज थोडीशीच करते स्टडी मग सकाळी पाच वाजता उठते.
ठीके, ठीक, करा मग आराम ठीक आहे मला मग तस कॉल करा जर सायलेंट राहिला तर बघतो मी किंवा मेसेज टाकून द्याल एक साधा वाला मला ठीके आहे.
हा मग असं करी ना हे चवर कसं असते माहती आहेय का? आपण कॉल केले ना समोरच्या जर नाही रिसीव्ह केलं तर आपला एक कॉल वेस्ट जातो.
अरे म्हणजे सेम माझे पण तेच झाले आता दोन कॉल.
हो का कस काय?
म्हणजे मी स्टार्टिंग आता तुमचा कॉल आलाव होता पण मला ते ऑप्शन नव्हत माहित का तुम्हाला कॉल लावायचा आहे म्हणून. म्हणजे नंबर शो नव्हता होत ना.
हां.
पण नावला तिथे तर मी ग्रुपमध्ये गेलो आणि तेव्हा मग मला माहिती झालं.
अच्छा.
तेव्हा म्हणजे मी दोन लोकांना कॉल लावले त्यांनी रिसीव्ह नाही केले म्हणजे माझे वेस्टेट गेले त्या
हा ते वेस्ट जातात मग
हमम म्हणजे मग साधा कॉल करून आताे त्यांना आधी सांगाव लागेल का मी कॉल करत बा रिसीव्ह करा
हा नाही तर मला मेसेज करायचं
ठीक ठीक ठीक तुम्ही फ्री झाली का मेसेज करा की मी फ्री झालो का तुम्हाला मेसेज करतो तसं.
हां चालते.
ठीक आहे चला बाय गुड नाईट हा. होग्या भैया खाना तुम्हारा हा होगया थोडा कॉल चालूथा.